हॅलो,
हॅलो,
थाम ग शुभ सायंकाळ झालं चहा वगैरे.
हो झाला तुमच्या झाला.
हो आमच चालू आहे सध्या आता करायला म्हणलं तुम्हाला बोलावं करत. करत आजकाल खूप लोक काय करतात बरेचसेे लोक. लोका ना अन्न खूप वाया घालतात त्यांना आनाची अशी. किंमतच राहिलेली नाहीली निट.
नाही तेपेक्षा कमी केलेलं परवडतं ना.
हा त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढं लागेल तेवढंच करा. पुन्हा लागलं तर आणखी करा.
अन आप अस त्याला वाया घालवणं म्हणजे आपण आपल्या जेवताच अपमान करतो. हँ
हम्म काही काही लोकांना कसं. खायला मिळत नाही आपण त्यांचा विचार करतात का नाहीत करत ना.
हा हो ना बरोबर म्हणजे एकीकडे म्हणजे. एककडे जग अस आहे की तिथे लोकांना म्हणजे पाणी किंवा खायला काहीच. भेटत नाही आपल्याला इकडे भेटत आपण किती म्हणजे रस्त्यावर फेकतो. म आपण कस घाण करतो.
हा आणि. लोकांना किंमतच कशाचीच किंमत राहिलेली नाहीये अन्नाची. तर आजी बात नाही.
नाही अन्नाची किंमत नाहीये लोकांना.
ह हम बर ह माझ्या ना. माहेरी पण असच आहे माहिती का म्हणजे त्यांच खाण. कमी आणि टाकून देणं जास्त असं प्रमाण असतं त्यांचत. आणि म्हणजे ते. ते काय करतात माहिती का एक एक एक भाजी एक पोळी करत नाहीत खायला पण भरपूर. भारपूर ऍटम करतात. त्याच्यामूळ ना वेस्ट होत ना किती खातना हा. ते सवयच त्यांना हा हा आणि पहिल्या लोकांना कसं खायला मिळत नव्हतं. हा ते किती म्हणजे त्यांनी किती कष्टातून आपल्याला कमवलेल असते.
नाही म्हणजे जस ऐकक अ आपण बाय करतो तर करतो पण कसये आपल्याला सांगतात बघा आता आपले सग की ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा आपण कसंही करत नाही. म्हणजे ओलाही सगळ मिक्स व्हायलय . जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला ना सेफ व्हिडिओ त्याचा म्हणजे ते कॉन्स्टेबल होऊन पैशांच्या पाठी ते बाय म्हणजे कसं काम करतात कस ही त्या आपण गाडी येते ना आपली कचऱ्याची त्याच्यात हो त्याच्यात किंवा असे फ्लॅट मध्ये असतात प्रत्येक रूम मधून फ्लॅट मधून अस पण त्या बाया नाईत का मग . घालून घालून ओला कचरा बाहेर काढत होते त्यांना इतका वास येत होता म्हणजे एक त्या एकाला अस वोमिट पण झाली त्यांना अशी मजबुरी होती पैशांनसाठी आता त्यांचा तर विचार करायला हवा.
हो नाही त्यांना ते तिथं जाऊन पण ते काय म्हणतात. तुम्ही ओला सुका क त्यांना म्हणजे त्याचीच खत म्हणजे सुक्या कचऱ्यापासून खत तयार करता येतं. असं त्याचे पण भरपूर फायदेत ना पण लोक ते विचार करत नाहीत ना
हॅलो.
त्याच्या हा त्याच्यामूळ बरेच प्रॉब्लेम येतात.
अस ही करायला हवा.
नाही ना म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना सहसा म्हणजे व्यवस्थित केलं तर स्वच्छता पण मिळते. आणि म्हणजे वाया म्हणजे अ आजार पण पसरत नाही असं होत ना
हो त्यांना पण तर काही म्हणजे त्यांचा पण जीवयेना म्हणजे अन्न जास्त करायचं फेकायचं आणि त्यांनी आपलं उष्ट अन्न बा बाजूला करायचेय. म्हणजे आपल्याला दोष लागतो कि आपल्या मुलांना पुढे जाऊ दोष लागेल ना आता
हा म्हणून आणि कसं होतात मग ते विचार पण करत नाहीत. फेकून देणार कुठपण एक तर तुम्ही म्हणजे जनावरांना तर खाऊ घाला असं रस्त्यावर टाकू नका रस्त्यावर टाकलं तर मग ते पायाखाली तुडवलं जातं ना.
हो अन्न हे पूर्णब्रह्म असत तस आपण म्हणजे त्याचा अपमान करायला नको.
आता जे गरीब लोक आहेत त्यांना ते सरकारकडून राशनच मिळत त्यांना तेच खावं लागतं ते आपल्यासारखं दुकानातून विकत घेऊन खाऊ शकत नाही त्यांना ते परवडण्यासार कस नसत ना कारण त्यांना रोज कमवायचं असत अन् रोज खायचं असतं मग ते किती किती खाणार अस असतय ना मग ते मग तुम्ही वाया घालवण्यापेक्षा थोडीशी मदत गरिबांना करू शकता धान्याची तुमच्याकडे जास्त धान्य असेल थोडं त्यांना देऊ शकतात असं करू श करतात ना तुम्ही? हो का? आम्ही -आम्ही नाही का? आम्ही काय केलत मधी आमची भांडीवाली होती ना? तिला ना म्हणजे तिच्या कडच धान्य संपलं होतं त तिच्याकडे ज्वारी नव्हती. मग आम्ही आधी एकदा पाच किलो दिली नं तर आणखी पाच किलो दिली म्हणजे आम्ही अशी करतोच बरं का मदत असं नाही की आता आमच्याकडे भाजी वगैरे शिल्लक राहिली. मग आम्ही टाकून देत नाहीत. मग त्यांना फोन करतात. तुम्ही भाजी करू नका. आमची भाजी घेऊन जावा. अस.
हा. नाही आता मी तर म्हणजे ना तसच करते. अ म्हणजे ना अस हा जेवढ कमी करण्याचेच म्हणजे प्रयत्न करते बाकी कसय आहे माहितीय का आपले आता चुली नाही आपण काही चुलीवर नाही बनवत गॅसचे आता कस आधी जेवन करून किंवा हात सोबत थोडस उठलं किंवा चपाती नाही राहिली आपण म्हणजे असं पटकन पण होऊ शकत.
हो ना हो ना हो
हो आपण तेवढं पण बनू शकत नाही आपण म्हणजे भरपूर न करायचं म्हणजे तेव्हा
हा पण आता बर्थडे पार्टी पार्टीला बघा ना भरपूर हा केक मोठा सांगतात. पण ते केक काय करतात? वेस्ट होतो. मग ते तुम्ही गरिबांना कधीच मिळत नसतो केक खायला ख त्यांचे वाढदिवस पण होत नसतात. होतात.
हो ना बर्थडे पार्टी पण नाही होत. अन्नस म्हणजे अस जास्त कि भरपूर उरलेलं जातात फेकून देतात. असं आपण कुणाला म्हणजे असं गरीब लोक मुलांना किंवा जरी आजूबाजूच फिरा तर गरीब लोकांना आपण जेवायला बोलवा तसं नाही नसिंगला तर लोक काय करतात नावं ठेऊून चालले जातात. जरी ब खूप मण काय करत आपल्याला आशिर्वाद देऊन जातात. देतील ना? आपल्या मुलाला तेवढाच आशिर्वाद भेटल ना त्यांचा.
आणि हो ना आणि ते केक पण बघा ना ते गरीब लोकांचा वाढ दिवस मिळत त्यांच्या लेकरांना वाढदीवस नसतो मग आपण आपल्या घरी थोडासा केक साईड लाख
त्या पेक्षा ह आणि बघा एका वर्षाचा मुलगा ते पाच वर्ष करत त्याला वाढदिवसच करत नाही कशाच होई पड की माझा वाढदिवस काय आहे तर त्यापेक्षा त्यांच्या वाढदिवस असं म्हण अनाथाश्रम जाऊन वृद्धाश्रम मध्ये जाऊन करा ना.
हा हा हो ना तुम्ही त्यांना काहीत डोनेशन त्यांना अग त्यांना वह्या पुस्तकं थोडेशे कपडे थोडस अन्न म्हणजे खाण्यासाठी थोडस त्यांना जे मिळत नाही ते नेऊन दिलं तरी पण परवडत ना म्हणजे ते त्यांचा आशीर्वाद तर चांगला देतात ना. असं हो ना? आजकाल खूप अवघडाय आजकाल लोकांना किंमत म्हणजे अन् म्हणजे धान्य अन्नाची किंमतच राहीली नाही.
हो ना पण म्हणजे असं घरी बसू पण वाटत नाही आपल्याला आपले घरचे जेव्हा किंवा आई म्हणा कस आपले वडील राहिले किंवा आपल्याला म्हणजे आपला हसबेंड नवरा राहिला, आता ते कमवण्यासाठीच ज आपल्याला दोन टाईमाचं अन्न खायला मिळावं. आपण म्हणजे‌ ब पूरं अन्न करतो आणि फेकतो पैश्याची पण उधळपट्टी होती आणि अन्न पण वाया जातं.
हो ना हो ना हो ना, आई फोन आलाय.
जायचं आपण?
हा, हो ना हो ना हो ना आणि आमच्यात नाही बघ
ना आदिवासी लोकं म्हणा किंवा गरीब लोकं म्हणा. त्यांना पण देत नाही, म्हणजे श्रीमं म्हणजे भरपूर अशे मोठे मोठे लोकं तसचं करतात. किंवा म्हणजे असं फेकून देतील पण त्यांना देणार नाही.
ना हो ना हो ना.
म्हणजे कोणाच्या पोटात गेलेलं अन्न बरं होईल.
हो ना हो ना. म्हणजे वाया जाण्यापेक्षा पोटात गेलेलं कधी पण चांगलं ना.
हो चांगलं ना, तसंच करायचं हो म्हणजे असं किंवा आपल्या म्हणजे असं घरी समजा कुत्रा येईल गाई येईल त्यांना खाऊ घाला. त्याला रस्तेवर नाही फेकायचं ते.
ता रस्त्यावर मी आताच माझ्या मुलीला ट्युशनला स सोडायला चालले तर कुणीतरी रस्त्यावर अशे चपात्या फेकलेल्या दिस सु लागल्या, मग त्याच्यावर पाय पडतो कि नाही? मग ते तुम्ही कुत् म्हणजे घर गल्लीत बरेच असतात ना कुत्रे असतात. कुणी क कुणाला पण देऊ शकतेत ना ते, आ म्हणजे प्राण्यांना मुक्या प्राण्यांना.
तसाच व्हिडिओ पाहिला मी. म्हणजे सलग उपवास अनुभव होता ना. होय म्हणा ती म्हणे सगळ्यांच्या पत्तरवाडी मध्ये, म असं बोलताना म्हणजे ती मुलगी तिने ना सगळी शिळं घेतली सगळ्यांचं जमा केलं. आणि कुत्र्यांना म्हणजे क शिळी चपाती असती कुत्र्यांना टाकून आली ती. ती म्हणे यायचं असं पण यायचं होतं‌ मग शरम कशाला? मुक्या प्राण्यांला असं खाऊ घालते. सगळे उष्ट अन्न ती असं गोळा करत होती टिफीनमध्ये.
हो ना.
तिचा व्हिडिओ सर्वांच्या मनाला लागला ना, तिने म्हणजे तसं ते तुम्ही पण करा म्हणली असं.
हो नाही नाही, म्हणजे व हे अनाथ आश श्रमात आपले भांडेवाली ते गरीब आहेत, म्हणून तर आपल्या इकडे भांडे घासत असतात ना. आपण त्यांना पण मदत केली पाहिजे. त्यांच्या अ म्हणजे कुठल्या शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्या मुलींच्या लग्ना बाबतीत अशी मदत केली पाहिजे ना, आपण म्हणजे धान्य ची तर मदत करू शकतो, की अन्नाची गहू दिले. त्यांचा एक कार्यक्रम होऊन जाऊ शकतो ना?
हो एक कार्यक्रम पार पडून, एक कार्यक्रम पार पडतो ना. तसं नाही करत आपण. ह ना.
आजकाल म्हणजे, म्हणजे आमच्या इथं नाही बघा आम
आवडतच नाही त्यांना म्हणजे आवडत नाय. त्यांनी म्हणजे वीट परिस्थिती बघितलेली त्याच्यामुळे ते म्हणतात नाही म्हणतात आजिब जमतच नाही त्यांना
हो नाही नाय तस त खरंच नाही कराय नक नको करायला असं
हो ना हो ना होच अवघड
चालतय आपण आज आजपासून प्रयत्न करूत अन्न वाया नई जाण्याच मदत करूत गरीबांना आणण्याची धान्य ची जे आपल्याच्यान होईल ते
राहिलेल म शिळ अन्न फ्रीज मध्ये ठेऊन द्यायचं. नाय आपण म्हणजे त्याला म्हणजे अस काय पण करू शकतो. नीट ताटात म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी बनवून घ्यायचं पण वाया नाही करायचं फ्रीजमध्ये असं करा हो. हो नं चालतय चांगल वाटल
चालत धन्यवाद तुमच्याशी थँक यू हो हो हो